हो हो तुमचा आवाज येत
हा हा आवाज येतया बर बर.
हो हो हो.
हम्म नमस्कार नमस्कार.
हो अजून तुम्ही काय करत होता.
आता पाऊस पडला आमच्या इकडं. हा आमच्या गावाकड पाऊस झाला इकडं.
हो चांगली गोष्ट आहे मंग तर.
हम्म थोडा थोडा झाला जास्त काही नाही झाला.
अच्छा अच्छा थोडाच झाला का मला वाटलं खूप जाला आहे का.
खूप नाही झाला थोडा झाला.
हो का आमच्या इथे तर पाऊसच नाही अजून तर सगळे वाटच पाहतात ते की पाऊस कधी होणार पाऊस कधी होणार आहे.
हा हा हा.
हो पावसाच खूप हो बरोबर आहे. ते गावात खूप त्या गावात तर खूप त्यांना असत की ना पाऊस यायला पाहिजेल पाऊस यायला पाहिजेल. पण शहरात कशाला अ पाऊस कशाला अ हवा लोकांना मजा येते की पावसात भिजायला हे शहरचे ना त्यांलां त्यांला त्यानाला त्यांना टेन्शन असतं. कि जस गावात टेन्शन असलं की आमची शेती आहे आम्हा शेत- शेतकऱ्यांना शेतीसाठी पा पाणी लागतो या त्यांच्या आ गावासाठी त्यांना खूप महत्वाचा असतो पाऊस.
हो ना हो ना आता कसं म्हणजे अ शहरामध्ये हे ना कि पाऊस जर का पडला तर म्हणजे त्यांना असं बरं वाटतं ना मोकळं वातावरण वाटतं. ते जे
मज्या येते ना पावसात भिजायला या थोडासा ते जे क्लायमेट अस त्यात थोडासा चेंज होऊन जातो.
हा हा ते म्हजे कसं त्यांना असं ते दम्मट वातावरण आहे ना ते असं मस्त वाटतं थंड डंगार थोडं शहरामध्ये गावामध्ये तर कंटिन्यू असच राहते.
हो हो. शहराचं काय आहे शरा अ शहरा आणि गावामध्ये माझ खूप गावात मला खूप आवडत कारण की शहरात रावलं ना अमी ना तो थोडासं ते होऊन जातो की हा तर कंटालतो की हा शेरात आता ते तेच चाय रोजचा रोज बिल्डिंग बघा मोठे मोठे मॉल बघा. आणि तिथं खेळायला काहीच नसतं मुलांना ना शहरामध्ये. जे छोटी छोट मुलं असतात त्यांना खेळास खेळायसाठी काय जागे नसती. त्यांना शोधायला लागतं की कुठं पार्क आहे का कुठं खेळाय ग्राउंड आहे का पण गावात काय हे सगळे घराच्या समोर ना ते अंगण अस खेळायला मुलांला ते खूप जागा असती खेळाय हो मोठं अंगण असतं त्यांना खेळायला पण त्यांना ना जगा शोधायची काय गरज नसते गावाच्या मुलांना तेन्ला ते न सकाळी ऊ तेन ते खेळ खेळणी शुरू करतात पण गावा शहराची मुलं ते फक्त त्यांला असं वाटतं की त्यांला खेळायची जगाच आहे तर मग ते टीव्ही फोन बघत राहतात. हे खूप त्यानं त्यांचं ना नास वा असतो की हा मुलां शहरामध्ये काय पण असं नाही की एकच शहरामध्ये आपल्याला खूप फायदे पण भेटतात फॅसिलिटी फॅसिलिटीज पण खूप असतात शहरामध्ये मोठ मोठे मोठे मॉल असतात मोठे मोठे बिल्डिंग हो मोठे मोठे हॉस्पिटल्स असतात.
म्हणजे वातावरण म्हणजे असं स्पेसिफिक चांगलं राहते ना वातावरण गावाकडे आता आपण म्हणजे रात्री बघा ना तुम्ही बाहेर झोपतो आम्ही म्हणजे बाच टाकून हे टाकून बाहेर झोपतो शहरामध्ये कस ते टेरिस वरचा म्हणजे ते जमत नाही ना थोडं
नाही सग तिथं तर शहरामध्ये तर असं असं तुम्हाला काय करायचं तुम्ही आपल्या घरातच करा बाहेर काय करायचं नाही बिल्डिंगमध्ये फ्लॅट मध्ये तर अस ज असतो ना की तुम्हा तुमची चप्पल पण सुधा आतमध्ये असला पाहिजे बाहेर नाही काहीच ना असायला पाहिजे
कस म्हणजे मस्त बाहेर बाज टाकली झाडाखाली झोप लं कुठे फिरलं तरी म्हणजे मोकळ वातावरण कोणी काय म्हणत नाही काय नाही काय नाही
खरं आहे ते तर ते तर खरं आहे आपल्यापडे ते आपल्यापल्या जा हो
म्हणजे कोणी आता साईड वॉल म्हणते इथं का बसला इथं का बसला असं कसं
हो जग नस ना बसायला स्पेशल बसायसाठी लोकांना जसं ना ख खुला वातावरणसाठी तिला पार्कमध्ये जायला लागतो कुठे गार्डनमध्येध्ये जायला लागतो हो येतय लागते शहराचे लोक जास्त तर गावात कडच निघतात आप खुली हवासाठी हो ते गावाकडच निघतात ते हो धबधबा बघायला मोठे मोठे डोंगर बघायला ते सुध्याच्या टायम ते मुतीतच निघतात
म्हणजे आता गावाकडे कसं आमचं बा कुठं फिरायच मन केलं क निघले शेताकडठ र विरी मध्ये पोहायला असं तस तर शहर मध्ये म्हणजे असं पोहायला स्विमिंग पूल ला जाय लागते ह
होते की जसं गवा्हाची मुलं असतात ना त्यांना आपोआपोच पावता येतो पंजे मु अस ना त्यां त्यांना शिकायला जाव लागत कि तिथं कुठ तरी स्विमिंग पूल असेल कि हा आम्हाला पैसे देऊनच त्याला स्विमिंग करायला लागतं पण गावाच्या मुलांना सगळं त्यांना फीच भेटतो की हा इथं तर नदी चालली हे तर अ ते कुवा आहे
हा आणि त्यांना म्हणजे अस भीती बी नसते ना की बा एरी तुडी टाक आम्ही दडुबल का काही असं म्हणजे बिंदास्त राहतात आणि शहराचे पोर कसं म्हणजे थोडं हेच राहतात ना म्हणजे इम्रारत थोडे
बरोबर आहे त्याला काही खिड दिसला की ते रडतात पण गावाची मुळत अशी नसतात ते
ते सापगी बी घेऊन फिरवतात
बरोबर आहे मला तर खूप आवडते गावाची ना लाईफ ती मला खूप आवडते
म्हणजे आम्ही असं शिकायला जरी शहरात आलो ना की कॉलेजला याला शाळाला तरी बी आम्ही सुट अस क डारेक्टावाकडे जातो म्हणे आमच दुसरीकडे मन होच नाही त्या डायरेट गाकडेात
हो हो बरोबर आहे कुठेही राहा तुम्ही आपल्या घरा सारखं कुठंच नसत ब ते असं वाटत की आपल्या घरी जाऊया
तुम्ही म्हणजे कोणत्याही शहराचा आपलं घर गाव हे म्हणजे मस्त वाटत
हो गावात मोठी मोठी झाडं असतात
ह आणि म्हणजे मित्र असे असतात की डायरेक्ट म्हणजे मित्र म्हणजे डायरेक्ट भावानीच राहतात गावामध्ये म्हणजे परिवार हे मोठाले आणि शहरमध्ये कस दोघंच फ्लॅट मदी वन बीएच के मध्ये दोगजण तिघजण ते म्हणजे हे होतं ना थोडं, अडचण होते ना. गावामध्ये कसं, आता आपल्या इथं आता आमचंच उदाहरण घेतल तर, आमच्या इथे कसं म्हणजे आता. आता समजा बाहेरगावची कोणी आले मामा हे ते तर त्यांच्या हित जागा नसली की ते आमच्या इकडे येतात झोपायला. आता शहरमध्ये अस जमत नाही ना. कि इकडे जा तिकडे जा झोपायला दुसऱ्याच्या घरी जमत नाही ना जायला.
बरोबर आहे गावात गावात आहे खूप अ तिथं गावाची पण खूप फॅसि फॅसिलिटीज असतात. शहराची पण खूप फॅसिलिटीज अस
हम्म फक्त थोडा नेटवर्कचा याचा त्याचा प्रॉब्लेम येतो ना गावाकड बी थोडा हा. नेटवर्क मूळ थोडं हे होत ना.
म्हणजे कामात काम होत नाही ना आपलं, ऑनलाईनच जे काम आहे ते होत नाही गावात. प शहरलाच येणं लागते.
बरोबर आहे तुमच. सगळ्या सग सगळी जग्यांच ना आपलं आपल्या महत्व असत. गावात तुम्हाला सुकून भेटतो शांत शांती भेटते आणि खुल्ला वातावरण हा खुल्ला वातावरण भेटतो. पण शहरात
ते किरकिर गाड्याची ती वाजवतात ती हॉर्न ती नसत आवाज कुठं कन्स्ट्रक्शनच
शांती नाही भेटणार शांती नाही भेटणार पूर्ण दिवसच ते गाड्यांची आवाज असती हॉर्नची आवाज. हे तर सारा पूर्ण दिवसच असतो. पोल्युशन तर फुल पोल्युशन पण असतो आणि तुम्हाला शांती कधी नाही भेडणार शहरामध्ये पुन्हा पळ असते पूर्ण दिवसच धावपळाचे हो पण गावात असं नसतं, गावात तुम्हाला
सगळे असे पैसेच कमवायच्या माग लागतात. म्हणजे पैसा पैसा पैसा करत असतात. गावामध्ये कस राहते बा असं म्हणजे आपलंच शेतात लावायचं, खायचं, बस बसायचं. ह माळवं हे तर शेतातच लावतो.
हो मी पण मी पण लावते, आपले शहरात पण मध्ये लावतात
हा शहरामध्ये बी लावतात हा थोडं छोटं राहते ते, तर त्यांना म्हणजे विकत घेणे लागते. ती माती विकत घेणं लागती, कुंडी विकत घेणं लागती, हम्म गावाकड कसं म्हणजे ते पूर्ण, आपलंच राहते ना ते.
हो बरोबर हाय.
म्हणजे मोकळ राहते काही
शहराचं आपलं सुख आहे अ गावाचं आपलं सुख आहे. दो
नाही थोडे म्हणजे आप आपल्या जागी दोन्ही बी म्हणजे बेस्ट आहे कस की शहरमध्ये आपलं सगळं काम होते ना, पैसे वगैरे हे ते सगळ मिळतं ना. खेडेगावात कस थोड नाही दोन दोनी बी दोनी मध्ये ते रहाणं गरजेचं आहे कस काय की, इकडं खेडेगावाकडे इकडं आले तर शांती भेटती आणि तिकडं तर शहरकडे गेलं तर पैसा वगैरे हे ते थोडं भेटतं ना. अडचणी जातात थोड्या फार मात्र दोन्ही एकूण तेच्या जागी बरोबर आहे ना.
बरोबर आहे.
हम्म हम्
म मला पण खूप आवडतं मला शहरच अ मला गावाचा राहण मला खूप आवडतं सगळे तिथे बिंदास राहतात ना शहरामध्ये हे काय बोलणार ते काय बोलणार तुम्ही हे घातले हो त्याच्यात गावामध्ये ट्रेडिशनल असतात सगळ सगळे
ह् म्हणजे गावामध्ये कसं आता म्हणजे बघा ना तुम्ही गावामध्ये आपण रात्री चार पाच पाच सहा वाजता जेवण झाले की सगळे एखाजागी बसतात मंदिरावर बसतात अ कुठं झाडाखाली बसतात शाळेकडे बसतात असं म्हणजे शहरमध्ये असं ते माणसाशी बोल चा बोलणं चालणं जास्त नसत ते ना घरातल्या घरातच राहतात जास्त माणसं हा टाईमच नसतो ना त्यांना ह ह शर गडी गावात मस्त बसत आ एक दोन घंटे मस्त ब त बाता करतात म्हणजे दिवसभर काय झालं इथं या गावात ते झालं त्या गावात हे झालं अस त सांगून हे करून आपल्या गावात कोणती कामं चालू आहे असं तसं बोलतात या शहर मध्ये काय बोलणार आहे म्हणजे ते आमच नो. नोकरीला असं झालं हे झालं हे काय म्हणजे बोलायचं नसतच ना
ह
आणि म्हणजे बोलतच नाहीत ना जास्त करून भेटी घेटी होत नाही ना
बर बर
हम ते अनोळखी असतात म्हणजे असतात थोडे फार जास्त बी नसतात त्यांचे स्पेसिफिक असतात मात्र इथून पूर्ण गावळखीच राहत ना जिथं गेले तिथे डायरेक्ट बोलायचंच काम
बरोबर आहे चला तुमच्या संग बोलून खूप चांगलं वाटलं मला ओके ओके नमस्कार
नमस्कार अपडेट नाही टाकली तिथं वांदे झाले